आवाज येतोय ना हॅलो
हा येतोय ना आवाज
हो येतोय माझा येतोय ना
थोडा तुमचा ब्रेक होतोय
हा ह बोला आता येतोय का?
हा
हा बोला काय करतय बरं आहेत का
हो
हॅलो
हा आवाज येतोय ना
हो तुमचं ऐकू येत नाही मला म्हणजे तुम्ही हो हो बरं आहे तुमचं काही तर नाही बघ हो हो येतोय
हा.
बोला.
पावसा आहे का तुमच्या इकडे?
जेवण. हो आ आज काही पडलं नाही पण काल परवा दोन दिवस चालू होता पाऊस.
आमच्या इकडे आज चालू आहे बघ कालपासून चालूय.
होय मोठं आहे का.
नाही बारीक सार झिरझिरी येते सारखी थोडं. झालं जेवण?
हो झालेचेऊन माग तुमचं.
हो झालं. दोन झाले प निवनतात.
हो हो निेवातच.
हम् हम्. बाकी.
काय नाही कुठे रहाते तुम्ही?
कराड मध्ये माहित आहे ना?
होय का.
माय आलाय कधी कराडला?
नाही नाही आ.
तुम्ही सोलापू सोलापूर मध्ये कुठं राहता.?
तथे आमचं पण एक छोटस गाव आहे इकड राहते मी. रस्ता बघितलं तर सोलापूरातच जाते मी म्हणजे तिथं माझ सारसर आहे माझ ते.
हा हा मग तुम्हाला तुळुळल ना.
हो हो तुळजापूर वगैरे सगळं जवळ आहे.
झा
तुम्ही गेल का नाही तुळजापूर ला वगैरे कोल्हापूरला ते.
हो जातो आम्ही.
हा.
तुळजापूर तिकडे अक्कलकोटला आलं की मग तुळजापूर पंढरपूर. हा मला इथ कोण लप आहे ज.
हा.
तू तुमच्या इकडे तुळजपूर पंढरूर लांबता आम्हाला.
हा हा हे लांब होते तुम्हाला हे आम्हाला अकुलपट जवळ होते परत.
हा अक्कल जवळ तुमच्या इकडे उष्णता खूप असते ना.
हो हो. आता मुगं पाऊस जरा पडलाय मग थोडं बरं आहे नाही तर हा.
एकदा आम्ही अक्क असं उन्हाळ्यात आलो होतो अक्कलकोटला खूप त्रास झाला एक वर्ष झालं गेल्या वर्षी आलेल उन्हाळ्यात खूप त्रास झा झालेला
आणि कस या वर्षी होऊनच म्हणजे तापमान सगळेकडे जास्त होत.
हो सगळीकडे तकडे का सगळी जरा जास्त खूपच असतं.
हा हा ते पण आहे.
हम्म हम्म.
अकुलकोटला काही सारखं येतय काय असं ठरवून कधी तर येत असतं
असं ठरवून वर्षातून एक तरी चेककर करतो अक्कल कुठला
हा हा ह छान ह फल कोट बघाय सगळ
तुम्ही जाता की नाही
दर्शनासाठी हो जाते की म पण आम्ही पण जातो आता मला इथे आम्ही एक ते तीवथासात जातोय जवळ होते आम्हाला
हम्
म्हणजे अस गाडीवर जर गेलो ना म्हणजे एक तासातच जातो काय आ मला अस ल लांबण येथे अंतर जवळ पडते
आम्हाला आम्ही रात्रीतून अकरा वाजता बसतो पहाट चार साडेचार ला तो तर सहा सात तास लागतात आ हा खूप लांब आहे
हो ना हा परत तुम्ही घरीच असताय का काय घरी काय बिझनेस वगैरे काय करताय
बिनेस शिलायाते मी ब्लाऊज वगैरे शिवते
हा हा हा
आता ब्लाउज शिवा्हायचं चाललंय म्हणजे जॉब प करत होते पण आता एक तीन चार झा जॉब सोडला घरी जा असते गरच हे चाललय तू करत काय करता हो हो ब्लाऊज पिकफॉल करते ड्रेस
हा
बिझनेस काय ना घरी घर अस बिझनेस का नाही करत करत
मी बघा मध्ये काय करत होते हे करत होते आपलं अ काय आरवर्क्स वगैरे हा ते कसं माझं पण हा मी क्लास वगैरे काही नाही लावलं मी ऑनलाईन बघून शेतले होते ते
अरे वा हा
मग कसं ते पण कसं ते जास्त बसून होत नाही असं
ह
सारखं बसून करायचं आणि माझी मुलगी पण म्हणजे लहान होती ना चार वर्षाची
हा हा मी मी ना मी आच का असच की आहे हम्म तुमच्या इकडे काय रेट आहेत दर काय आहेत आरवरटला मग
असे डिझाईन वगैरे बघून आहे त्याचे पण
हां मग तुम्ही असं बाहेरचे गे
नाही नाही मी पहिला माझ्याच ब्लाऊज ला टाकलेलं एक
हां हां म्हणजे एकच ब्लाऊज केला
हा परत मी नंतर ना राहिलं ना म्हणजे मला दिवस गेले परत जाऊ दे म्हटलं जास् म्हणजे बसून पण नाही चालणार ना त्याला
हो हो आणि तसं ते कसूनच का ना
बघून हा आणि मला काय तर ऑनलाईन वगैरे बघित म्हणजे करायला पण खूप आवडतं काय पण असल वे नल्या मग ते काय तर झालं मग. ऑनलाईन बघितल. सगळ क्लास ते पूर्ण केले. मग ते केल्यावर कसं झालं तीन दिवसात एक ब्लाउज पूर्णच केले मी. म्हणजे असं जेवण नाही काय नाही नुसतं, त्यातच.
हा, कधी होतय. कधी होतय. एक्स यटेड, उत्सुकता असती ना. आज नवीन काहीतरी करता येस आपल्याला लई आस. हम्म्. उत्सुकता असते. कधी होत ते, न कधी मी घालते.
मला तर तसं झालतं, ते.
आपण स्वतः ज्यावेळेस ती एखादी गोष्ट नवीन करायला बघतो ना. त्यावेळेस आपल्याला तसंच असतंय, कधी होतीय ती पूर्ण.
हा, तेच की. मला तसं झालत. परत, मला फुलदाणी वगैरे बनवते असं.
त्याच्या.
आता ते युज न थ्रोचे बॉटल्स वगैरे असतात. हो, हो, हा आहेत ना. बर, ते पण अजून, अ ते ना. काय म्हंटलात?
दर म्हणजे दर अशे का?
आवाज तुमचा कट होतय मधी. म्हणजे, स्पष्ट ऐकू येत नाही मला.
तुमच्याकड आपलं.
कशाच, म्हणताय तुम्ही? होलसेल.
आणता का रिटेल मध्येच आणता मग.
हा, होलसेल पण मध्ये पण भेटतय ना.
हा, ह.
हा.
हम्. फुलदाणी बनवता त्याला थर्मोकॉलच ते, लावता ना गोळे.
थर्माकोलच नाही, ते ह्याच. यंत्रोच पण बॉटल्स नस तात का ते. त्याच बनवलेलं. परत, हा, हो.
हम्म, हम्, हम्.
ह्, असं काय पण म्हणजे बनवत असते. काय असं आवडते, ते बनवायचं.
आणि रेसिपी.
बघितले की. रेसिपी बघा, पावभाजी मला खूप आवडते.
ह हम.
हा. परत, दाल - चावल म्हणा. हो. हो, हो. पावभाजी असते, सारखं. दाल -चावल, पनीर भाजी, काजू- करी.
हम्, हम. आसं. मोबाईल, युट्यूब ला बघून. हम्म. मोबाईल ला बघून शिकता.
हो, हो.
हा, हा, हा.
काय तर असं, ऑनलाईन जर उं आलं तरी, पण ते बघूनच असं वाटत, हे करावं. हे खावं.
हो. तेवढं परफेक्ट जमत नाही ना, पहिल्यांदा. म्हणजे अस, त्यांच्यासारखं जमत नाही ना, आपल्याला.
नाही नाही हो.
हा कोणती रेसिपी शिकला तुम्ही मोबाईल ला बघून?
मोबाईलला बघून बघा आम्ही का पावभजीचे आमचे मावशी आहेत एक चुलत नंदेची हा मग ते त्यांनी शिकवलेत परत दाल चावल पण त्यांनी शिकवलेत मला. अ पनीरचे भाजी मात्र युट्यूब अजून काजूकरीच युट्यब तुला च बघून शकलेली मी.
हम्म!
परत कोथिंबिरची वडी वगैरे सगळं हे ऑनलाईनच बनून शिकले मी.
तुमच्या इकडे असं जास्त म्हणजे सोलापूर साईडला जास्त कोणता पदार्थ ज असतो? आता आम्ही ते ह्याला जातो ना अकलकोट, तुळजापूरला तिकडे तर म्हणजे असं नाष्ट्यात्यासाठी गेलं की इडली तेच असते बाहेर.
इकडं का तेच असतंय आमच्या इथं पण.
म्हणजे जास्त असा चालणार पदार्थ कोणता तिकडं
आता बघा मी तुम्हाला खरं सांगते मी इथं हॉटेलच म्हणजे जास्त अस सोलापूरात जात नाही.
हा हा!
हा! असत इथं पण इडली म्हणा वडा परत डोसे वगैरे
हम्म!
हो भेटतंय सगळं.
तुम्ही ते असं म्हणजे पुरणपोळी वगैरे करता?
हो हो असतेय कुठला सण आलं की पुरणपोळे असते आमच्या इकड.
कशी बनवता ते तेल तेलाची का आपलं
आपण ना पुढच्या कॉलला बोला आता टाईम झालाय ना. हो चालतंय.